हॅलो.
हॅलो.
हा कार्य ऐप मदन बोलते मी.
हा बोला.
हम्म काय चाललेय?
काय नाही बघा निवण तर आपलं संध्याकाळच दिवा लाव लावत होते.
हो हम्.
आणि काय?
काय नाही तुमच्याकडच काय म्हणतेय तुम्ही काय क तु म्ी काय काय करता ग्रुईंग आहे काय कॉलेज वगैरे म्हणजे स्टुडंट आहे?
मी अजून स्टुडंट आहे.
होय. कीतवी ला आहे? काय करताय?
अ माझी वि. डिग्री झाल्या आणि उद्याच बघा ग्रॅज्युएशन. ह सेरमणी.
होय हा हा हा. झाली वय ह हा हां मग रिझल्ट वगैरे लागला का नाही अजून लागायचं?
अ एकचा लागलाय अजून एक लागायचय आता जरा. टाईम आहे होय त्यांनी म्हटलात येतय आता. महिन्याभरात येऊ म्हणतात.
होय हा. मग काय कशा म्हजे तुम्ही डिग्री केलाय म्हणायचं कुठला सब्जेक्ट?
कम्प्युटर अऍप्लिकेशन्स मध्ये.
हा हा कॉम्प्युटरमध्ये केला होय.
होय होय.
हा हा हा. म्हणजे आता तुम्ही तुम्हाला जॉब लागू शकते काय मग अजून जरा पुढं शिकायला लागते हे. म्हणजे या डिग्री वर जॉब लागू शकतो काय अजून पुढची डिग्री वगैरे घेतल्यानंतर जॉब लागणार? कस असतंय खुमचं.
लागत असं काही नाही खर जरा कमी पेळ हे. आपण कमी पैशांचं लाग.
हा कमी कमी सॅलरीज.
होय होय आणि जास्त शिक्षण असलं की आपलं जरा त्या आपण जरा जास्त सॅलरीच लागल. आणि जास्त शिकायलाही मिळेल.
मिळतय हा हा.
मग तुमचं कॉलेज कुठं झालंय म्हणजे? परगावी काय म्हणजे तय त्या सिटीत राहताय त्या सिटीत झाले.
नाही जिथं राहतो ना तिथंच आहे हो.
होय हा हा मग कॉलेजतर्फे कॅम्पस असतात. ते आपण वेगवेग आपण फोडकाय लागत कॅम्पस.
कॅम्पस तस म्हणाला. अ आहे थोडेफार खरं चांगलं. दर हुडकायला लाते. सगळे असे ट्रस्टेबल नसत ना.
हा हा. हा म्हणजे क्लास वगैरे लावायला असते त्या म्हणे. तुम्हाला ते कॉम्प्युटरच वेग वेगळा क्लास काय म्हणजे कॉजमध्येच करून घेता सगळं.
अ कॉलेज तर फीच असते क्लासेस पण लावायचं असल तर आपण लावू शकतो. जे सब्जेक्ट आपल्याला नसत
हा हां म्हणजे कुठं लावायला लागतं म्हणजे तेस कॉलेजमधच घ येतात का असं ऑनलाईन वगैरे क्लास वगैरे असतात
ऑनलाईन पण क्लासेस भेटतात खूप सारे आणि आपण काय म्हणत ते हा ऑफलाईन पण भेट त्यात खरं आपल्याला शोधायला लागते जास्त श सर्च कराला लागतेय हा
हा म्हणजे तुम्हाला कुठलं वाटते बरं लाईन बरं वाटतय काय ऑनलाईन क्लासेस चांगलं वाटतेय
अ तसं दोन्ही म्हणालात त्यांच्या त्यांच्या माहिने चांगलेच आहेत काकी ऑफलाईन म्हणजे आपलं जायचं आहे तर टाइम वाचतोय आणि खर्च पण वाचतोय
हा हा ऑनलाईनच बरं पडतंय म्हणजे जर एखादी जर आपल्याला काय समजलं नाही म्हणजे एखादा टॉपिक जर समजला नाही तर जो आता अ विचारायचं म्हणलं तर असं कसं विचारताय तुम्ही ऑनलाईन मध्ये विचारताय क्लास चालूत का त्यांना वेगळा मेसेज करायचा कसं असतंय
होय होय आपण जर आपल्याला आजच्या क्लासमधलं काही कळालं नाही आपण प्रॅक्ट प्रॅक्टिस करायला गेलो आणि ते आलं नाही तर अ पुढं नेक्स्ट डे जेव्हा क्लास असते तेव्हा आपण विचारू शकतो
हा हा म्हणजे त्या क्लासच्या टायमिंगलाच विचारायचं असं आधी मधी आपण कॉल करून त्या सरांना वगैरे त्या टीचरांना विचारूशकत नाही
तसं होत नाही का म्हणजे त्यांचं पण प्रायव्हेट लाईफ असतं ना
हा हा म्हणजे त्यांना नाही समजलं तर त्यानी सांग सांगतात म्हणजे एक्सप्लेन व्यवस्थित करतात आपल्याला समजूपर्यंत हा हा
हा एक्सप्लेन करतात म
असं असतंय
हम्
आणि काय म्हणताय मग आता मग ते मी आता पुढं ची परीक्षा म्हणजे पुढे ऍडमिशन घेणार त्याला मग काय ऍडमिशन म्हणजे एंट्रन्स वगैरे द्याय लागते काय डायरेक्ट जर मार्कावर ऍडमिशन असते असं का असते काय प्रोसिजर असते त्याची
अ म्हणजे आपण घ्यायचं म्हणजे ना अ म्हणजे मॅनेजमेंट थ्रू पण जाऊ शकतो आणि आपलं सीईटी झालेलं असते ना त्याच्यावर पण जाऊ शकतो आपण असं असते
म्हणजे दोन्हीकडनं पण ऑप्शन आहेत आपण कुठला आपल्याला योग्य वाटेल तो निवडायचा आपण
होय होय
हा हा हा म्हणजे त्याला पण आता कॉम्पिटिशन भरपूर असणार की
असतात खूप कॉम्पिटिशन असतात ति
होय मग त्याच्या कला म्हणजे त्याचे म्हणजे कॉलेज कुठं चांगले आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिट म्हणजे सिटीमध्ये चांगल्या जसं पुणे मुंबईमध्ये जायला असते का असं बेंगलोर, उटी वगैरेच्या साईडला कुठे असते चांगलं ते कॉलेज
माझं म्हणजे आता आयटी कंपनी जास्त बेंगळुरूमध्येच आहेत
हॅलो हॅलो
हॅलो ऐकू येतय काय हा
हा आता या लागले जरासं.
होय हा आयटी कंपनी जास्त म्हणजे. बेंगळूर पुना दिल्ली त्या साईड लाच असतात ना. मग त्याच्यावर पण. खूप अवलंबन आहे कि अ ते कुरूक्षेत्र कुठलं आहे. आता. जिथं मी राहतो ना ते इथं तेवढ्या आयटी कंपनीज नाही आहेत.
हा हा.
छोटे-छोटे आपलेवाले कंपनीज आहे.
अ म्हणजे म्हणजे चांगल्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर. काय फायदा होतो आणि हलक्या कॉलेजमध्ये म्हणजे जरा अस मिडियम क्लासच्या कॉलेजमध्येध्ये गेल्यांत. काय फायदा म्हणजे काय असत त्यामध्ये जरा सांगू शकाल का?
त्यांची रेप्युटे रेप्युटेशन वर पण असते. की हा बाबा त्या कॉलेजची चांगली स्टुडंट् असणार आहेत. तर आधीची जे स्टुडंट्स आहेत ना त्यांच ते. रिपोर्ट चांगला आलं असणार आहे क त्यांनी काम छान. अस त्यांच्यावर पण डिपेंड असते ना मग आपण हलक्या कॉलेजमध्ये. एवढ सगळं ते येत नाही चांग चग. येत नाही कमपस इंटरव्ह्यू.
म्हणजे अस हा अस म्हणून आपण चांगलं‌ कॉलेजमध्येध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त.
होय होय.
ह आणि तिथन जर चगल्या कॉलेजमधन कॅम्पस. ण तर चांगलं सिलेक्शन होणार सॅलरीज वगरे पण चांगल्या मिळत असणार ना. आणि चांगल्या कंपनीमध्ये मिळणार आपल्याला.
होय होय आणि पुढं जाऊन तेही मदतीला येतंय असं होते ना.
काय आहे मदतीला ते.
म्हणजे आपण दुसरा जॉब उडकायला ते पण एक्सपिरियन्स पाहिजे असत. मग चांगली कंपनी वन एक्सपिरियन्स असल तर पुढच्या जी कंपनीला आम्ही जाणार आहे. तिथं पण आम्हाला सिलेक्शन साठी लवकर घेतय असं असते.
हां हा म्हणजे तुम्ही आधीच चांगल्या कंपनीत काम केलेलं आहे म्हणजे त्यांना काय जास्त. लक्ष द्याय लाग ट्रेनच असेल असं. होते त्यामुळे चांगलंच मिळतय जॉब तेन हा हा असं.
आपण त्यांनी हा हा बाबा. कामाच जरा थोडंफार माहित आहे. आणि ह केल्यात काम त्या ह्याच्यात पण आणि.
अनुभव असतोय म्हणायचा आपल्याला.
हा अनुभव असत हा. जर ह कंपनी त्या ज. पण जायला लागले ना तिथ रेकमेंडेशन लेटर दिलं. तर अजूनही चांगलं होते ना म्हणजे हा ह. कडन पण छान केलं म्हणजे आपल्याला घ्याला काय असं. शंका राहणार नाही त्यांच्या ह्याच्यात.
म्हणजे शंभर टके बरोबरणजेांग आपल्यालाम्लॉयर मिळाय लागय म्हणजे डोळं झा आपून विश्वास ठऊ शको. आपल्यावर हा हा अस.
काय तिथं कळतोय आपल्यालाही.
हा हा म्हणजे आपल्याला पण जास्त टफ जयत नाही जॉबो शोधण्यासाठी. ते. चांगल्या आपल्या कॉलेज मध गेल्यामुळे तिथं चांगले कॅमपस आल्यामुळे म्हणजे. आपल्याला भरपूर पुढं म्हणजे पुढच्या लाईफमध्येध्ये भरपूर फायदा होत.
होय होय.
हा म्हणून जरा असं आता जरा अस चांगल्या कॉलेजलाच भर द्यायचा काय आपण.
होय होय आताच चांगला कॉलेजून घ्यायचा म्हणजे पुढे जाऊन. आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही.
हा हा.
ह
मग आता तुमचं काय चाललंय. ते प्रोसेसरमध्येध्ये चालय आता जरा स्टॉप आहे म्हणजे अजून रिझल्ट लागायचंय म्हणून.
अ माझा अजून स्टॉक म चाललाूय म्हणजे रिझल्ट लागायचा आहे ना अजून.
लागायचं आहे का हा हा. तुम्ही ट्राईम जास्तीत जास्त सेटीमध्ये आपलं तुम्ही राहताय त्या सेटमध्येच करणार दुसरी. थोडास करणार आहे का काय असं.
अ आधी करायचं ठरवलेलंो की आपण बाहेरन करूया मग. नंतरला आई बाबा म्हणाले की नाही घरात नस कर इत आपल्या शहरात. न कर ते तुलाही बरं पडतंय यायचं जायचं आणि. बाहेर गेलीस तर तिथं कोण नसणार.
होय.
थोडीफार असतयेत ना काजी.
हो हो काळजी आईवडलांना असणारचते.
ह म्हणून.
देत असल.
होय.
हो पण कस आईवडला. बरं वाटते ते कारण लग्न झालं की आणि पुन्हा येऊन जाणारच मायरी. आता आहे थोडं तर आपल्या कशी राहावं असं वाटत असते आईवडिलांना प्रत्येच.
होय.
हम् ह म्हणजे. तिथंच चाललंय म्हणायच तुमच्या सिटीमध्येच तुमच जास्त हा हा. अ मग त्यामध्ये आपल्याला कशामध्ये कुठल्याही क्षेत्रात जॉब लागू शकते.
तस खूप क्षेत्र आहे आपल्याला लागायला तर ते कंपनीवर. पण डिपेंड करते की कंपनी आपल्याला कुठं पाठवत्या. जीथ आप आपल्या लेवलचे वर्कर्स त्यांना पाहिजे. ते तस त्या ह्याच्यान त्यांनी हायर करणार असं असते.
हा ह म्हणजे तुम्ही कॉम्प्युटर. क्ष्राविष म्हजे कम्पुटर विषय सॉफ्टवेअर तयार करणार तुम् थोडक्या.
हा हा सॉफ्टवेअरस तयार करते.
म्हणजे मोबाईलमध्येध्ये ऍप असाय सॉफ्टवेअर ते अस तसंच्.
हा हो हा लॅपटॉप. वर असू दे कि आपलं वेबसाईट असू दे कि ऍप असूदे.
हा हा त्याच्यावरग मग तुम्हाला परदेशात. पण जॉब असतात काय म्हणजे जाऊ शकताय का तुम्हाला असं.
होय होय होय होय मिळतात की खूप जणांना मिळत.
अ म्हणजे तुम्ही परदेशात जाऊ शकता.
होय होय नक्कीच जाऊ शकतो.
हा हा.
हो.
हम् बरं बर तर म्हणजे. ज माझ्या मुलगीला पण त्या क्षेत्रात जायचं म्हणाला म्हणून म्हटलं तुमचं त्यारा रिफरन्स. होणून घ फोन के माझी मुलगी पण. हे झाले बारावी झाल्या, म्हणत बारावी नंतर काय करायचं हा त्यािच्यासमोर प्रो प्रॉब्लेम होता म्हणजे. काय करावं हे तिला सुचनां झांलत म्हनले जरा तूमच्याशी बोलावं. म्हणजे त्याला गायडस मिळाला तर आम्हाला पण घेवते ना पुढं काश्यात काय घालावं वगैरे कुठलं काय हाय बर हा. बरं बरं ठांक्यू ह माहिती सांगितल्याबद्दल. हा बर बर हा ठेवते.